हा बोलकी काय म्हणत ह्वतूस
माझ्या डोक्यात पार्लरचा कोर्स किंवा हे कपड्याचं दुकान तर घालायचं नाही तर कॉस्मेटिकच घालायचं हे माझ्या डोक्यात होतं पण आमची गावत जागा आहे थोडी तेथच एखादं पत्र्याच हे शेडतेन मारून घालायचं असं माझ्या डोक्यात आलतं
बर
जरी काट तरी आमच्या गावात भरपूर चालला असत नको म्हणले आमचे मेनी पार्लर नाही एक पण पार्लर नाही आमच्या गावात
मग चाललं असतं की
होय अजून पण टाइम आहे खर तर शाळा प्लस ते करायला पाहिजे ना
हा होय ते सगळं मॅनेज करायला पाहिजे मग तुला
हा आणि एखादा सण तेन आला की गिऱ्हाईक भरपूर असत त म होय.
आता सध्या पार्लर ला लय हाय बाई मेकअप आर्टिस्ट हाइत बग पोरी आता नवीनशिकल्यात त्यांनाच लई डिमांड आहे. लग्नात किती किती लोक. हे एक लोक त्यांचा दहा दहाहजार.
माझ्या मैत्रिणींना. माझ्या मैत्रिणीला चार का तीन लुक केलतो.
बर हा त्याच्या वरच पेमेंट दहा हजारच्या वर जाते आणि त्यांच्याशिवाय कुठलं लग्नच होत नाही तू पण केल ते.
नाही केलं आमची कुठे एवढी परिस्थिती.
मी पण नाही बाई केलोहा म मी. पण नव्हतो मग त्यावर काय एवढं नव्हतं सोड. पावडर लाव. पार्सल. आता लिप. खाडा नाही. आणि कुठ गेलं ग? पार पडत नाही मग त्या मेकअप शिवाय
नाही नाही आपल्याला करला वाटत नाही ना ते
नाही ग नाही मनच होत नाही नाइ. आपल्याला ते वेगळंच दिसतय हा वेगळंच वाटतय ते एवढंच आपण आपल्या मनाला आवडत पन नाही
नाही हा तेच की
आपण मध्यमवर्गीय माणसं. एवढं पैसे खर्चून ते आपलं मन तयार होत नाही ना.
होय. नाही.
एका सटक्यात दहा हजार थोडे झालेस. सांग पैसे हा दहा हजारच्या वर आले हा एक विचार करणार दहा हजार आणि त्याच्या पेक्षा. पण आणि काय वेगळं जरा काय सांगितलं की पैसे वाढत्यात.
होय आणि त्यानी काय करणार हाय हे तोंडावरच फक्त डाग तेन सगळं लपवणार इतकंच की
होय आणि आपल्या आपल्या स्किन चांगली जेंना प्रॉब्लेम ते लोकच करायच. पण नाही ज्याना नाही त्यानी करतंय. पण आपल स्किन ह्यांच्या चांगल नाही केल्यावर चांगली राहतिया.
हम्म
त्यांचं आणि थोडं काय तर कराय गेल की त्यांना वाढवून सांगत्यात. ऍडव्हान्स एक असतय बेसिक एक असतय हे एवढ्याला बसतय ते तेवढ्याला बसतय.
होय. सूट होतय नाही होतय.
हां. अजून तर काय जन्मात मेकअप बीकअप काय केलेलं नाही.
मी पण कधी नाही म्हणजे हाय घरात ते कंपा कॉम्पॅक्ट पावडर हाय नंतर ते काय काय असतय. लग्नात माज्या लग्नात आणलेलं. हाय आम्ही आणली खरेदी केलती आम्ही बाहेर भरपूर. आमच्या घरीच मेकअप तेन केलता. मैत्रीणींन तेन.
त्यातच छान झालं अस नाय फोटो बिटो छान येतात. नही रंगवलं कि ते चांगल दिसत नाही वेगळंस दिसत आपलं दिसत नाही. हा. नाही मेकअप केल्यावर पण फोटो नाही चांगलं दिसत.
दादांच्या लग्नात आता हौस करून घ्यायचे.
हा करून घे की तू.
नाय नंतर भावांची लग्न आहे. आऊस करून घ्याय ती झाली नाही. तेंव्हा हाऊस करून घ्यायचे.
बघायल चालू केला.
हा बघाय चालू केले.
हां.
तिकडं बघा की कुठ म्हणजे त्यांनी सीएच ऑफिसमध्ये आहेत सीएच तयार करायल्यात.
हां ते माळी समाज मोठा येत हेना विचारलं तुम्ही तर हाय तिकडं. हां लांब आहे. हयांचा कंपनीत तर मित्रात मित्रात त्याला बोलता बोलाय सांगतो.
हा जेवताना त्यांना असला बोलून हा हा.
अ त्याने हाय म्हणायलेत. अ जर लांब आहे आमच्या घरापासन ग आमच्या घराशी शेजारी होय समज आहे हा अ ते जरा लांब आहेतेत
हम
हो बघतो म्हटलेली त्यानी म घातलेली कानावर त भावासाठी तुम्हाला बोलले्हती तेच काय
हा हा
हा त्यासाठी म्हण असं असं माहित मैत्रिणीचा एक भाऊ आहे सांगितलेलं सगळं घर वगैरे बांधाआल्यात बांधून झाल्यावर ते पण मुलगी कधी वयं बघा त्यां बोल
हम्म
हॅलो
हा बोला की
हा बोलते फन आलाल त्यांना ह
पता
काॅमंजलस
काकीनचा फोन यायला आलाय हो ते मगाशी त्यांनी सिरियल बघत बसले होते मला फोन उचल ना म्हणलं ना मेकट करायला काका नामचे खला का उललय जोरात
झा तरलाच कॉल आहे उद्या पण तू पण काामात ह
कॉल केलं तरी कट करायल ते त्याचं काय नाही कॉलिंगच खरं एकदम काय झालं कॉल कट करायला भीती वाटते ना जरा ब बरं नव्हत परवादेश त्यांना म्हणून एकजण भिकटले जाणार आहे उद्या बाहेरलाच
होद्या तून आणि परत
हम्म उद्या जाणार आहे संध्याकाळपर्यंत येणार आहे करताना
जाऊन परता येणार अस अ दादा संघयन दोघल जान
ह् मिस्टर नाही म्हणल्यात मावस भाऊ येणार आहे तिकडनं जमखंडीस ना
बर
तो सकाळी सहा किंवा सात वाजता येणार आहे त्यावेळी जायचय ते उद्या बोर काडायचे ना आमचे हा पूजा करायचे तेवढ्यासाठी लवकर जायचं
हा चालते की जाऊन येऊन
ह्या टाइमाला वाता वास्ता ते काय मुसलमानचं मोहरमचं गुदलं पडलंय ना ते गु
होय होय होय आमच्याड खुद म्हणतात
हा तिकडं कर्नाटकात बुदली म्हणतात ते बुदली पडल्यावर जायचं नसेते दुसऱ्यांच्या गावला असाय तेे
हो आमच्या तस काय नसते मला हे घरातली सगळी साफसफाई एकदा खुद पडली का नाही मग साफसफाई घरातल्यावरून घय तस मग देवाला जायला सारी काम होते
हा हा
अस पार्लरचा कोर्स शिकायला पण भरपूर पैसे लागत
होय होय आता आमच्या शाळेपसली त एक का हो म्हणजे आमच्याविषयी तर एक दोन तीन वर्षां मोठे ते शिकायला लाग ते आई पाश हजार रुपय आहे बघ तरी प ना एक वर्ष सांगितले तिला मघ वर्ष एवढं कस सारख पररोज येणं जाणं होणार आहे एक चार ते पाच महिन्याचा पर्स पाहिजे
हम् नाही तेवढं सांगतात काय आणि तुला सांगतो ते जे कस्टमर आहे नाही ते पण ते का मुलींच्याडन करून घेत नाही
हा
ते म्हणजे आयबरोबरून करताना हे होते न चुकुन बिकून तन बी ना ओढली तर काय करते शिकाऊ पोरींच्या कडन जास्त घ प्रसला तच्याकडूनच करून घेत
घेत्यात हम्म हम्म
तिचा शिकायसाठी पण आपला पणच घेऊन द्यायला लागतात माणसं
हा हा आपले आपले हम् हम् आपल्या घरातली इथे असं
र हो असची बाहेरसे पण आपल्या ओळखीन घेऊन आपल्या जबाबदारीवर घेऊन नेन ते शिकवून म्हणजे त्यांच्यावर ट्राय करायच असं असत ति बई ल फि जाय ते आपणं कस्टमर न्यायचं न्यायचं, असं काय तर लैई काय काय असतंय. म्हणजे आम शेजारी बघितलय ना मी. मीं शिवण क्लास जात होतो इथं, साईडला पार्लर हाया आणि एक मुलगी पार्लर मध्ये पण शिकायलते नी शिवण क्लास दोन शिकालती. एका वेळेला आणि म तिकडं कस्टमर नव्हतं जायाला, इकडं यायची नाई ती या क्लास करायला. शिकायला. म ती काय म्हणायची, मॅडमनी सांगितले कस्टमर असल्यावरच यायचं म्हणजे रिहर्सल पण हुत्या, ते मग तेवढं होय असलेल्या वेळात मी नी हे शिकते असं म्हटलेली. मग असं कुठल्या देवानं सांगित नाही एवढं पैसे देऊन ते देऊन आणि बर रोज, रोज कस्टमर कुठ कुठले येणार ग?
नाहीच की. आणि आता एकीवर आज आयब्रोचा प्रयोग केला. निदान दोन तीन दोन ते तीन महिन्यान नंतरच त्यावर करू शकतोय आपणं.
हा बघ, मग हे कुठ हे कसं होणार? कसं शिकणार? तुझं कधी पूर्ण हु बाप आणि त्या बाईण काय सांगितलंय. तू सहा महिने शिक किंवा वर्षभर शिक. खरं एवढं पेमेंट द्यायचं पंचवीस हजार.
हा ते तेंच पण तसच हाय बघा. तुम्ही सहा महिने शिका किंवा वर्षभर शिका, ते ऐंशी हजार रुपये द्यायच. तुम्ही कधी तुम्ही परफेक्ट होत्यात तेव्हा तुमच तुम्ही यायचं बंद
हा असं सांगत्यात त्यनी, पण एवढं हुयाला तर पाहीजे प्रॅक्टिस.
व्हयं व्हयं, नाही माझी मैत्रीण हाय नां कवटे ब्रांचची, ती तीन महिन्यात शिकलाय बघा, परवा दीशीच त्यांचं ते हे झालं
चांगली झाली सोड व्हावं, हुदे कुणाचं पण चांगल पण असं पण प्रॉब्लेम येतात ना मग शेवटी नंतर काय आपल्याला पण ते खर्च घालून सगळं भांडवल घालून ते मटेरियल तर आणायला पाहिजे. मग ते आपलं पार्लर चालणार, जरा ये खर. तेव्हा होय बै. प्रोडक्टच किती कागत नाहीत. मग ते खुर्ची आली ते असं रोम ते लाईट एवढं म्हणजे जास्त लाईट लागते ना. जोड कद तुभ्र बोल अस तु नाही नाही का किती खर्च झाला त्याला आणि ते सामानच मगायले.
ते आलं परत एक दोन वर्ष थे सगळं सामान सगळ खर्च भरून काढयला जातोय. त्यात फायदा भरपूर आहे सोडत आता फायदा नाही असं नाही. आयब्रो ते ना इकडं पन्नास रुपये आमच्या माहेर्यात फक्त तीस रुपयात होत.
आमच्यातून तीस रुपैसे आहे.
इकड आमच्या जमखण पन्नास आहे. नंतर इथं कवटे मकळामध्ये पन्नास रुपये आहे. पुण्यामध्ये मुंबईमध्ये पण पन्नास
होय होय तिकडं लांब आहे. होय तिकड शहरात माहागा सोड.
सोबत गेलतो पार्लरला ती सांगाल त तिकड पन्नास रुपये है. त्यांना म त आयब्रो केल्यार मी पण करून घेतलं मग तेव्हाच. मी कधी शक्यतो जात नाही, मला ते लसते दुखते. ते नक वाढते.
मेज पण ह्या दिवाळीली गेले की पुढच्या दिवाला ते मी आधी म करत नाही, वाढत पण नाहीेत ग. चाल ठेवू का?
बरोबर.
गुड नाईट!
हा. गुड नाईट!
हम्म.